हॅलो हॅलो हो येतोय आवाज ताई?
हॅलो
हॅलो, हा म्हंटल आवाज येतोय ना क्लिअर? हम्म काय चालल, बरी येस का? हम्म, बरी ये का म्हंटल? काय नाही बसली असली, अशीच सहज म्हणल कॉल करूया.
हो का झाल चहा, नाश्ता वगैरे?
नाष्टा माझा झाल इतक्यातच झाल, तुझ झाल?
नाही झालय
करीन ना आता झोप उठले वगैरे फ्रेश झाले आणि म्हटलं बघूया फोन आहे का? हा दुपारची झोपतयना.
अच्छा दुपारी झोपतेस का!
हो तुम्ही?
मी नाही मी ऑफिसला जाते ना. त्याच्यामुळे नाही झोपत झोप नाही होत. पण मग लवकर तिथून अस जास्त वेळ नाही. दोन तीन तासासाठी जाते बिलिंगच काम करते
हो का दोन तीन तासासाठी
हो माझं छोटं बेबी ना मग त्याच्यामुळे थोड्या वेळासाठीच जाते पार्ट टाइम.
हो तरी काम पाहिजेच घरात बसुन जस काय आहे?
ह ता आहे शिक्षण मग करायचं काहीतरी त्याचा उपयोग.
हो बरं आहे कयलाच पाहिजे.
आता सध्या माझं जे शिक्षण झालंये हो माझं जे शिक्षण झाले त्याच्यानुसार करते जॉब. त्याच्या रिलेटेडच आहे. ब असं तुमचं काय झालंय?
हो
मॅरिड आहे की अनमॅरिड आहे? हॅलो हॅलो येतोय आवाज?
ताई. अनमॅरीड ये का? हा हा बोला ना.
हॅलो.
हा येतोय ना ताई मला आवाज बोलाणं.
हा म्हंटलं .
हा हा हा, हम. माझं झालंय मला एक स साडे, हम् ह् जॉबला नाही जात का?
नाही
जाऊ वगैरेेेस आता लग्न आलं म्हटल्यावर आता जामच ऑर्डर असतात लग्न सीझन. जन आता सग
हो शिलाई घेता तुम्ही? हो आतास सण चालू होतील सगळेच. इथून पुढे सगळे सणच असतात. म्हंटलं तुम्ही काय शिलाई घताव, अस तुमच्या तिकडे काय शिलाई? चालू से ड्रेसची म्हणा?
आमच्या इकडे म्हणजे असं म्हणजे आप आपला ब्लाऊज अस्तरवाला ब्लाऊज असतो ना, म्हणजे साधा असत तर मला त्याचे घेतात, एकशे ऐंशी. म्हणजे मी एकशे ऐंशी घेते हा.
हम-हम.
आणि जर पॅटर्नवाला असेल किंवा बोटनेक वगैरे तर मग अडीचशे वगैरे असे घेते. डिझाईन वगैरे असले ना, अडीशे. ते तीनशे रुपये हा तुमच्याकडे. काय आहे प्राईस महाग का?
बापरे! आमच्यातं. कडे नाही, अजून कॉस्टली म्हणून मी तुम्हाला विचारलं. मी जिथे टाकते ना, तिथे डायरेक्ट चारशे-साडेचारशे रुपये अशी शिलाई डायरेक्ट. आणि प्रिंस कट वगैरे काही-नाही आपलं नॉर्मल फोर्टक्सतो. आणि साधं जरी शिवलं तरी अडीचशे ते तीनशे रुपये शिलाई हो.
हो का? मग खूपच आहे तुमच्या इकडे.
हम्म. म्हणून विचारलं, तुम्ही कायं शिलाई घेता?
इकडे कमी आहे ना, गाव ठिकाणी कमीच असते.
हो, आदिवासा आल आहे.
आमच्या इकडे म्हणजे असं जामच टेलर वगैरे आहेत ना.
हो, इथे कसं, ज्याला-त्याला वेळ नाही आणि मग अ त्याच्यामुळे. घेतात आणि आता सध्या त्याला डिमांड आहे. ते झालं पार्लरच झालं, शिलाई मशीन त्याला भरपूर डिमांड. हो, त्यालाही फार डिमांड आहे.
हो, आता म्हणजे प्रत्येक फंक्शनला मेकअप सगळीच करतात. पहिले तर नवरीच करायची आता तर सगळ्या करवल्या वगैरे पण करतात ना, बडडे फंक्शनला बोला. ते घ्याला करतातच मेकअप वगैरे.
हम्.
खूप चाललय.
हम्म.
त्याचा पण कोर्स केला तर फायदाच आहे. आपल्याला, म्हणजे पुढं.
हो. तू करून घ्यायचा ना मदचा कोर्स वगैरे कि झालाय तुझा काही?
ह, माझा टेलरचा आणि आरी वर्कचा पण आता मी केलाय, पण मी असं बाहेरऽ. त्यांचं ब्लाऊज नाही घेतले, पण केले. की स्वतःचा करून बघूया, नंतर मग आपण करू दुसऱ्यांचा ना. उगच दुसऱ्यांचा फेल नको ना जायला. म्हणून म्हटलं, स्वतःच करू. नंतर दुसर जातं माझा करायला घेतलाय, तो पूर्ण झाला झाला की मग टेटस वगैरे, किंवा माझं पेज पण आहे इंस्टाला, तिथे टाकते.
मग येतात ऑर्डर.
अरे वा! ऑनलाईन पण येतात का मग इन्स्टाचं पेज म्हटलं की?
हो, म्हणजे असं लोकेशन टाकलंय ना, माझं तर आमच्या इथले. शहरातले वगेरे बाहेरचे येतात, वगैरे करतात. ते की हा आम्हाला असं शिवायचाय, आम्हाला तसं हो, तर म देते त्यांना शिवून.
त्या प्रत्येकात नसत, ज्याला जमत त्यालाच जमतात या गोष्टी. मी पण क्लास केलेला शिवण क्लास केलेला, पन मला काही जमलंच नाही, म्हणजे नाहीच जमलं ते.
हो का? केलता का तुम्ही?
हूम्म, हो मी केला होता लग्नाच्या आधी, पण काही जमला नाही.
हा, सगळ्यांना नाही जमत ना.
प्रत्येकात आर्ट असतो. कला असते प्रत्येकाची वेगळी.
हो. ते तर झालंच. आणि आवड असली का, आपण करता येतय आपल्याला.
हो आवड पाहिजे आणि वेळही पाहिजे तेवढा.
हो बरोबर, टाईम पण पाहिजे.
लग्नाच्या आधी या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. लग्न झाल्यानंतर नाही होत, मग घरातले कामं हे हे त्याच्यातच वेळ निघून जातो.
लग्ना नंतर सगळच असतं ना, आपल्याला बघायचं.
हो. बाकी?
काय, काय म्हनताय मग बऱ्या हात ना? कश्या आहात?
एकदम मस्त मजेत चाललंय. बसली ये बाळाशी खेळत. एका साईडला तुमच्याशी गप्पा मारतेय, एका साइडला बाळ हां छोठं, चार महिन्याच बाळ आहे छोटसं.
अ तरी ऑफिस ला जाता तुम्ही?
हो. थोड्या वेळासाठी, जास्त वेळ नाही जात. थोडा दोन तीन तासासाठीच जाते फक्त.
हो, रडत वगैरे नाही का तो?
नाही नाही. खेळतो मस्त खेळतो त्याचा. अजून समजत नाही ना त्या च्यामुळे, एकदा समजायला लागल्यावर मुल त्रास देतात ना.
हो.
हू जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत नंतर ते समजायला लागलं का मग नाही सोडत
हो. त्यानंतर मस्ती चालू होत त्यांची.
हुं.
आता तर, थोडा टाइम काढताय तरी बरय.
पाऊस काय म्हणतो तुमच्याकडे आहे का नाही?
आहे पाऊस, चालूच आहे आमच्याकडे.
इथे आमची इथं, ते जरा शांत आहे. शांतता आहे सध्या.
हो का? आमच्या इकडे आहे, रोजचाच आहे पाऊस.
हू हू. आमच्याकडे एकदम शांतता आहे सध्या, चालू आहे म्हणजे नॉर्मल पण एवढं नाही.
आमच्याकडे रोचच आहे आता मध्ये एक दोन दिवस नव्हता. तर- लागलाय पाऊस पावसाचा बाहेर पडायला पण, कंटाला येतो ना.
हा तुमच्याकडे जास्त पाऊस असेल ना?
हो हो खूप आहे.
हम्म्म
त्यांच्याकडे पूर वगैरे पण येऊन गेला.
बापरे! आमच्याकडे नाही एवढं हा हा.
इकडे येतो, नदी
च
पाणी आहे जादा पाऊना त धरन वगैरे आहे त्यातला पण पाणी सोडतात ना,
छछ
म्हे ओव्हरफ्लोड नको व्हायला म्हणून, मग ते तो पण पाणी सगळ नदीलाच येतं मग नदीच पाणी स- क गावामध्ये येतो.
हा बरोबर आहे, मग तेव्हा तिथे आजूबाजूच्या लोकांना ते इंटिमेशन देत असतीलल ना आधी. आधी इंटिमेशन असतील ना. की आजूबाजूच्या लोकांना ते एवढं सांगत असतील ते की आता,
नाही आमच्या इकडे नेहमीच येत. पाणी आणि आमच्याकडे म्हणजें सगळ्या- घरं उंच उंच आहेत म्हणून काय वाटत नाही. बगण्याची घरे उंच हातय ना इथं.
हम् हम्म चालेल छान वाटलं तुझ्याशी बोलून, छान वाटलं म्हटलं,
हो हा ठीक आहे ठीक.